हॅलो.
हा बोल की जेवायला बसलो ग म्हटलं आता नंतर करूया फोन.
हम्म हम तुम्ही करतो म्हंटला मग मी मेसेज टाकलो तुम्ही काय मेसेज पण बघितला नाही.
हम्म तेच जेवायला बसलेलो.
हा.
जेऊन झालं म्हटलं जरा सिरियल बघूया पाच मिनिटं आणि मग परत लावूया म्हंटलं. हम्म.
तुम्ही ठेवला नंतर मग पाच मिनिट सिरियल बघा सिरियल बघा आणि मग मला मेसेज करा. मग मी करतो तुम्हाला.
हा हा.
हम्म.
मग काय अभ्यास करायलास काय.
नाही बसलोय अभ्यास सकाळी केलो.
हम्म हम्म.
अच्छा हम्म आणिक मग काय?
तुझा अजून किती राहिलात कॉल काय?
कॉल माझं सात काय सहा रिझेक्ट आहेत त्याजात म आता बघायला पाहिजे किती आहेत. अजून एक पाच-सहा तर पाहिजे.
रिजेक्ट आहे म्हणजे तुला कसं कळालं ते?
ते कमी सेकंड झालेत कि मग ते रिजेक्ट मध्येच धरत्यात. धरळ धरायचा ते हा. तुमचा बघा किती सहाशे दहा .
सहाशेच्या पुढं काय सहाशेच्या आत रिजेक्ट करत्यात.
सहाशेच्या द सहावा सहाशे दहाच्या आत रिजेक्ट करता सहाशे दहाच्या पुढचं सगळं कॉल धरत्यात.
असंय काय म सहाशे तेवीसचा झालं सोड खरं बाकीचा दे हाय का नाही तर रेंजमुळं प्रॉब्लेम झालात तीनशे पाचशे असं झालंय मग ते काय धरून चालणार नाही आता.
होय माझं पण लई रिजेक्ट झालं आता रेंजमुळं रेंज येत नाय ना म एक एक कॉलला पण त्याच्यामुळे रिजेक्ट झाल्यात थोडे कॉल.
आणि का मधीच लवकर कड झालाय त्याज्यामुळं पण हे झालय ते.
हम्म एकशे ऐंशी मिनिटं झाल्यानंतर सांगतात मग टास्क पूर्ण ते आमचा आज लास्ट दिवस आहे.
मग तुझं पूर्ण होतात काय गं?
काय माहित आता झालीत तर करायचंच. काय म्हणा आपण कळणा झाले आणि कोण रिसिव करणार झाला तू.
हे आपण दोघी तिघीच बहू तेक हाय अवेलेबल बाकीचे कोण मेसेजेस करयना झालंय. आणि ग्रुप वर मेसेज टाकतात काय आणि पर्सनली मेसेज टाकले की नाही फोन उचलत नाहीत किंवा रिप्लाय पण देत नाहीत.
होय असच कर लागल्यात.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
कोण आत्ता नवीन जॉईन झाले त्यांच्याबरोबर बोलाल .
नाही जेंट्स आहेत वाटतं दोन.
काय माहीत.
मग रक्षाबंधनाची काय तयारी वगैरे काय तुमची?
काय आमची रक्षाबंधनाची काय तयारी नाही अजून अजून पुढच्या महिन्यात हाय ना हो.
होय.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
मेनू वगैरे काय ठरवत नाहीसा?
नाही उम्म हम्म तुम्ही ठरवता?
होय आमचं सगळं एकत्र असतंय ना.
हम्म हम्म तुमचा काय भाऊ पोलीस आहे?
होय बाय हाय त्याला एक सुट्टीच नसत्या त्यादिवशी. दरवर्षीचा ते असतं त्याचं.
म कसं करता रक्षाबंधन सेलिब्रेशन?
आम्ही कसं एकदम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
त्या मावशीकडे एकदा त्या मावशीकडे एकदा आमच्या आपल्याकडं असं.
हा हा.
एकत्र आले की जरा बरं वाटतंय गं.
तसंच चांगलं वाटतंय होय.
तसं भेटाय मिळत नाही बोलायला मिळत नाही.
होय हम्म आवाज कमी कर. हम्म होय तसंच सेलिब्रेशन केल्यावर भारी पण वाटतंय.
हम्म मग सगळी जण अस चत नाय पोरं तेन सगळीच भे भेटतात आत्ता शाळेच्या याने तेन भेटाय मिळत नाही. त्या दिवशी जरा सगळी असत्यात दंगा मस्ती चालू असत्या म.
हम्म हम्म. होय छान बरं वाट भारी वाटतंय खरं तर. तीस एंड हम्म.
तुम्ही एकत्र राहताय काय नाही असं.
कोण आम्ही पण येतोय की एकत्र. हॅलो.
हा बोल की ऐकायलोय.
हा हा येतोय आमच्यात पण कसं ब भावंड चुलत आहेत त्यालास पण सुट्टी नसत्या हो. मग त्या असं तुमच्या गतच होतय आमच्यात पण.
. एक दिवस जरा सुट्टी सगळ्यांना त्या आता आधी मध्ये येत त्यामूळं सगळं अवघडच होतय ते सुट्टीचा प्रॉब्लेम होतोय.
काय सुट्टीमुळच मग हे अ होतंय हम्म.
म आम्ही कसं करतोय तसं जाऊन आम्ही दो दोघीजण बहिणी बहिणी स्वयंपाक वगैरे तेन आवरून भावजा ते असं दोन भावजा आहे की. म आम्ही लेडीज सगळे मिळून स्वयंपाक तेन करून निवां त म हे जेवायला येतात तेव्हा मग ओवाळून राखी बांधायचं म संध्याकाळी संध्याकाळ पर्यंत जर जात पाहते नव्हत्यात यायचं आणि परत.
हम्म हम्म माहेर कुठलं तिथलंच तिथंच काय दुस
हो इथच कि इचलकरंजीतच लांब नाही कुठं.
हम्म हम्म.
हम्म लांब असतं की एक दिवस तरी मिळते नाही.
होय राहायला तरी मिळतं तेवढच.
इथल्या इथं असलं की मिळत नाय.
हम्म.
मंग
हां.
म आता गणपतीत काय विशेष?
विशेष काय एक एक दिवस गोड गोड गोड गोड गोड गोड गोड रोज पदार्थ करायचं.
हम्म.
शेवटच्या विसर्जनवेेळी डॉल्बीतेन असत्या गावात भारी असतं त्यावेळी.
म इकडं इचलकरंजीला येता का नाय फेस्टिवल तेन बघायला.
म येते इचलकरंजीला फेस्टिवल बघायला संध्याकाळचे जायला भेटत नाही दिवसाचं. जेवढं दिवसभरात दुपार अकरा बाराच्या दरम्यान जे दुकान ओपन असतात त्यावेळी तेवढंच. त्याच्यानंतर काय म संध्याकाळच सगळं ओपन असत. खरं त्यावेळी मिळत नाही.
संध्याकाळी बघायला भारी वाटते नाही.
बरं खरं यायचं जायचं प्रॉब्लेम होतय.
प्रॉब्लेम होतोय तुम्हाला.
हम्म म्हणून
गणपतीचे फेस्टिवल ते असं बघायला येतंय ते दुपारचं उघडं नसतं. संध्या
असते की एवढं जेवढं असतात तेवढं बघतोय. मग त्याच्यानंतर काय
खावाच क असं दे खावा ते नस
एखाद दुसरं असतात तेवढेच करायचं आणि जायचं काय करायचं मग?
हा कॉलेजला सुट्ट्या असतात मग तुम्हाला
गणपतीत असतं की आठ दिवस ते नसतात वाटतं. काय माहित अजून काय सांगितलं हो म्हणत्यात अजून म्हटली कामी त्या असत मला पण काय एवढं गेल्या वेळी तर होती ह्यावेेळी काय करतात कुणा
सुट्टी असल्या बरचं शाळा असली जा न
हम्म हो.
गणपतीत जरा वेगळंच अस
हम्म भारी वाटते गणपती किंद पण नवरात्रीत भारी वाटते.
आमच्या नवराततका एवढं म्हणजे ते खालच्या बाजूला असते मी नवरात. त्यामुळे खाली कधी काय जात नाही. मग गणपती कसं इथ समोरच असते ना आमच्यात. चौकातच तर गणपतीतच तेवढं
हम्म हम्म.
मग नवरात्रीच काय कुठं बाहेर ते नाय देवीतण बघाय जातो सर
हा हा आमच्या तिथं इथंच बसत जवळच घराजवळच बसवतात गणपती पण आणि देवी पण.
हम्म आमच्या देवी खाली असत्या गणपती वर असते.
हम्म हम्म.
सोसायटी असल्या मूळ खालच्या बाजूला खालच्या बाजूला देवी बसवतात. आणि वर गणपती बसवतात असं.
हम्म हम्म.
तुमच्या इथे लेडीज वगैरे काय असं हे घेतात का नाहीत मग कार्यक्रम.
टिपरी खेळतात टिपरी आमच्या नवरात्रीत.
मग असं फनी गेम्स वगैरे असं काय घेतात त्याने
हा मग टिपरी खेळ टिपरी खेळल्यानंतर नऊच्या पुढं नऊ वाजता टिपरी खेळून मग लगेच. गेम्स त्यांनी घेतात.
स्पर्धा
हा स्पर्धा तेच की गेम्स तेन असतात त्यात नंबर तेन काढतात असा. का तर करतात रोज गेम्स असतात नऊ दिवस
तुम्ही भाग घेता की नाही.
आम्ही गेम्स मध्ये घेतोय घेतोय की
हुं.
हम्म तुमच्यात नसतय काय अस काय?
आमच्यात भरपूर असतय गेम्स अस त्यात लहान मुलानं चित्रकला
हा.
म्हणजे असतय बऱ्यापैकी कार्यक्रम महिलांसाठी पण असतोय
हां.
त्यात फनी गेम्स एक मिनिटच ते स्पर्धा
हम्म.
असतय भरपूर
होय जरा शहरात बाया जास्त असतेत.
आमचेत गणपतीला पण घेतात आणि खाली नवरात्रीला पण घेतात.
हमं. हमं.
स्पर्धा
आमच्यात ते फक्त संगीत खुर्ची घेतात आणि एकान त्यावेळी जास्त गेम घेत घेतात परंतु तेवढ दोन दिवसातन एक एकदा तेन घेतात असं. गेम्स असल तर मग सगळंच रद्द होतय.
संगीत खुर्ची आमच्यात खस बायकांचं वेगळं पुरुषांचं वेगळं.
हा आमच्यात पण नवरात्री पण ह् नवरात्री पण करतात आमच्या संगीत खुर्ची आणि गणपतीत पण असतय.
हम्म.
हम्म.
तिला बरं वाटतंय
होय तेवढंच एन्जॉयमेंट पण होतयाच. लेट मैलांची
होय तेवढंच कि मग सणा दिवशी तेवढंच ते ते पण भाग घेतलेलं असल की मग जरा आवरा आवरा आवरा करून घरातलं पट पटपटा आवरून मग जायला मिळतय.
हो.
आम्हाला जरा आवड आहे अस भाग तेन घ्यायची. स्पर्धेतसं काय काय काय तर करायचं असं आवड आहे. त्यामुळे मी आ घेतोयच.
नाही एकेकाना एक एक महिलांना आवड असते सोडा असू दे घ्या.
परत गणपतीत झिम्मा फुगडी वगैरे असं असतय आमचं महिलांचं सगळं.
हा त्यावेळी मग डान्स ठेवतात आमच्या तिथं डान्स ठेवतात झिम्मा फु फुगडी लहान लहान मुलींचा डान्स ते लाटी काठी तेन खेळतात. तसलं तरी असतात, कधी, कधी तर पाऊस, एक पडला की म सगळच कॅन्सल हो
व्हय, पाऊस पडला की, घ्यान पण असं
हम्म, आता तिकडं पाऊस आहे?
नाही आज, पाऊसच नाही सकाळपासन आज ऊनच आहे, आभाळ येतय, ऊन येतय
व्हय, आबा आता आलाय, म्हणून विचारलं, पाऊस का ती
नाही पाऊस नाही ते पाऊस असला की, मग कपडे घाला, काढा, काढ काय झालं? फोन चालू होउ दे
व्हय
दिवसभर तेच करत बसायला लागते.
हम्म, सकाळी जरा पडला, बारीकच होता, त्याच्यानंतर काय मग पडला नाही.
नाही, आज आमच्या इकडे पाऊस नाही आहे, सध्या निंवात हाय.
हम्म, हम्म, सकाळी म्हणजे आठ च्या अगोदर पडलेला पाऊस, आज जास्त पडालता, साडेसात आठ, साडेसात पासून सुरु झालता, आठ साडेआठ पर्यंत होता.
हम्म
एक तास पडला, त्याच्यानंतर पडलाच नाही, आता पण आभाळ तेवढं झालंय.
हॅलो
हा, बोल
एक दहा मिनिटांन म मी करतो, काय
हा, हा, कर की गं हाय मी आजून, हो बरोबर काय?
हम्म
आज काय घ्यायचं, करायचं, एवढंच करायचं आता.
आज रविवार